हॅलो!
हा हा ताई.
हा.
म्हणजे तुम्हाला कोरोनामध्ये पण त्रास झालेला का?
हो कोरोनाच्या अगोदर सुरू झालेला नुकताच. तर चेक केलं हो तर पण तेव्हा डॉक्टरांना असं म्हणजे असं वाटलं पाय सुजलाय तर काय- युरिक ऍसिड किंवा तुमचं काही पाय फॅक्ट चर वगैरे झाला कुठे मुरगळला काय असं घेतलं त्याच्यानंतर- ते लॉकडाऊन लागलं.
अरे बाप रे हो.
त्याच्यानंतर मग ते सुरु झाल्या एक एक स्टेप. मग दुसरा कोरोनाही निघून गेला त्याच्यात. आणि त्याच्यानंत तर चेक केल्यावर माझं म्हणजे क्रॉस होऊन गेले दोन्ही लाईन.
अरे बाप रे हो हो हो. अ म्हणजे मोठ्या संकटातून तुम्ही सामना केलेला आहे मोठ्या संकटाला म्हणायचा.
अ डॉक्टरांनी समोर पाहिल्या पाहिल्या मला बोलले तू जिवंत कस काय? कारण की ते माझ्या बहिणीचे सासरे त्यांचेच फ्रेंड होते. ते बोलले, तर तू ब्रेन हॅमरेज किंवा गेली असती ऑन द स्पॉट. किंवा पॅरालीसीस झाला अस तुला. तू दोन कोरोना काढून टाकले. च्याच्याात.
ताई कोरोनामध्ये काही नसणारा काहींचा बळी गेलाय. काही म्हणजे सर्दी पडदा खोकला काही नसताना असं ऑन द स्पॉट. कोणाचा विश्वासच बसत नव्हता की हे कोरोनामुळे गेल. आणि तुमाले तर मग थोडा थोडा त्रास होत होत ता मग ते डॉक्टर पण थोडे शॉक झाले असतील ना.
नाही नाही कोरोनामध्ये दाखवलंच नाही. दुसरा कोरोना झाल्यानंतर दुसरा कोरोना ते दोन कोरोना दाखव बोले ना त्यांनी लॉकडाउन. तर दुसरा कोरोना नंतर मी चेक केलं. म्हणजे तो तेवढा पिरियड मी जे ना फुल तकलीफ काढली. श्वास नाही घेता यायचा. म्हणजे आता मी कुठे बाहेर गेली खाली काही घ्यायला तर तिथे हुबं नाही राहायला जायचं. म्हणजे असं वाटायचं मी आता इथे पडणारच आहे. मी श्वासच नाही घेऊ शकायची. म्हणजे तुमचा जो बॉडीचा बॅलन्स आहे ना तो डायरेक्ट चाललाच जातो.
हा हा हा.
तुमची बॉडी बॅलन्सच नाही करू शकत. तुम्ही तिथून लगेच पळतात आणि अशा म गाडी चालत वापस घरी यायची. सिग्नल वर मला हे ना थोडस अस जोर जोरात जांभया यायच्या. आवाज करत करत तर आजूबाजूची पब्लिक बघायची तिला एवढ जोरजोरात जांभया का झोप नाही झाली. पण ऍक्च्युली मला वेगळा त्रास होत होता मात्र आणि ते हेल्मेट मुळे वगैरे कोणाला कळायचं
समजत नसायला हो ना.
हा त्याच्यात मग नंतर डॉक्टरांनी असं बोलल्यावर मग मला कळलं का माझी हात कुठपर्यंत गेली होती.
हो तेवढ्या शॉक मधून सावरलात म्हणजे मोठ आहे ना ते.
ह त्याच्यानंतर चार महिने मला दुर मेड. ण च. मला वमिटंग आणि चक्कर मी बेड व झोपल्याोपल्या पण चक्कर याय मला म्हणजे मी काच. करू शकायची नाही मग एक. मुलाचा काही कामासाठी फोन आला तर मी त्याला बोलली अरे मी हुबीच नाही राहू शकत माझी कंडिशन अशी आहे.
होय.
तर. तेव्हा त्याने मला सांगितलं माझ्या मम्मीचं सेम तुमच्या सारखं झालेलं तुम्ही?
हा हा होय. ण बीपी जास्त वाढला होता का मग.
हां. दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली नाही याने जास्त ग्रॅम दिले होते. ते मला वाटतं माझ्या बॉडी याच्यानुसार जास्त ग्रॅम होते तो बोलला कमी ग्रॅमच्या विचारा. मग मी दुसरा डॉक्टर त्यांच्याकडे गेली आम काकांचेच होते ते मग त्यांनी माझ्या मेडिसिन चेंज केल्या आणि तेव्हापासून मग मला काही त्रास नाही झाला. असं नाही तर त्या चार महिन्यात पण मी गेली असती.
तुम्हाला असं भीती वगैरे वाढलं नाही का असं घाबरल्यासारखं वगैरे झालं नाही का? आपल्याला असं झालं म्हणून मग.
नाही मी भितच नाही. मला भीती नाही वाटत कारण की ते वडलांच नेचर आहे.
म्हणजे कोरोनाला भेदून आलात बाहेर दोन्ही कोरोनाला म्हणूनच भेदून आलात.
माझ्या आईवडीलच कधी घाबरले नाही तर आम्ही नाही घाबरत.
हा बरोबर आहे बरोबर कारण बरेच जण भीतीन गेले. कोरोनामध्ये ह् भीती वाटहीचोकणा आपल्याला पण असं होत आहे काय की साधा सर्दी खोकला झाला तर वाटायचं की आ. आता मला पण कोरोना झाला की अशा भीतीमुळ बरेच आमच्या पण ओळखीचे शेजारी पण आमच्या इथ पण अगोदर अस जास्तीच लॉकडाऊन लागलं होतं आमच्या शेजारीच जवळ एका गल्लीमध्ये निघाला होता पहिला पेशंट संभाजीनगरून आला होता ते तर त्याला अगोदर पहिल्यांदा कोरोना झाला होता तर आमचा एरिया पूर्ण अस. ते बांबू पत्रे सगळं म्हणजे म्हणजे कुत्र सुद्धा मांजर सुद्धा बाहेर जात नव्हत. असं गल्ल गल्ली पत्रे ठोकले होते ते का मोठे मोठे बांबू असतात बघा ते ते बांबू अगोदर लावले आणि त्या ते ठोकले बांबू सगळे बांधून घेतले प्रत्ये प्रत्येक असा आपला स्ट्रेट रस्ता असतो ना प्रत्येक ह्याला
आणि मेन रस्त्याच्या तिकडं पत्र्यानी असं शेड कसा पण मारतात. तस शेड मारलं होत जे पहिल्या त्या गल्लीमध्ये निघाला होता कोरोनाचा पेशंट तर म्हणजे खूप लोक असं घाबरूनच असे चांगले चांगले लोक असं वाटतच नव्हतं की कि त्यांना हे होईल आणि जे वीक होते ते राहिले. आणि घाबरणारे लोक गेले त्या तुमची खूप म्हणजे सहन करण्याची ताकदच खूप मोठी मग म्हणायचं. कोरोना काळ खूप वाईट होता ना तेच की कोरोना काळ ह् खूपच वाईट होता बघा कोरोना काळात आपल्या परक्याची जाणीव सगळ्यांना झाले. आता तुम्ही माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त अनुभवला असल ते हो ना.
खूप जणांना कस झालं प्रत्येकाला फॅमिली असते. नाही वाईट कोणालाच नाही म्हणू प्रत्येकाला फॅमिली असते आणि तो स्व फॅमिलीसाठी जगण्याचा प्रयत्न
हा तरी पण फॅमिली साठी कोरोनामध्ये नाही ना जगले बरेच लोक क तिकडून मुंबई पुण्याकडून आलेले लोकांना इकड लोकांनी आई बापांनी घरात घेतलं नाही त्यांना तिकड कोरोना जास्त पसरलाय म्हणून जिवंत उदाहरणत की आपल्या शेजाऱ्या पाजा्या चलत सुद्धा यायची सोय होती. रस्त्यानी वाट्यानी अन्न नाही पाणी नाही तसल्या ह्याच्यामधून चार आठ दिवसांनी आले तरी तर आई वडिलांनी सुद्धा घरानी घेतलं नाही त्यांना खूप परेशानी झाल्या लोकांच्या हा आता आमच्या गल्लीमध्ये वगैरे पण तिकडून आले की पण इिकडं कसं थोडं अं जास्त सिटी नाही ना आमच्याकडं थोडीशी तर मग असं घेतलं लोकांनी घरामध्ये वगैरे पण आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत होतो. स्याई वडिलांनी सुद्धा घेतलं नाही लेकांना घरात तिकडून येणाऱ्या उपास तपास करून रस्त्याने मेले किती लोक अण्णा वाचून पाण्या वाचून बाहेरच नव्हत न कोण कोरोना काळ खरच बेकार होता बघा इतिहासामध्ये आपल्या जे आपण ज्या डोळ्यांनी बघतोय त्या इतिहासामध्ये तर
खरं सांगा म्हणा खूप लोकांनी माणुसकी पण दाखवली.
माणुस
हो आमच्या साऊथ चे जे आमचे स्वतःचे जाव आहेत तर त्यांनी तर त्यांच्या फॅमिलीला तर सर्वत पहिले त्यांच्या गावात कोरोना झाला म्हणजे त्यांच्या वडिलांना फुल फॅमिलीला तरी पण त्याच्या रिकवर होत त्यांनी अन्नदान सुरू केलं. म्हणजे रस्त्यार रस्त्याने जाणाऱ्यांना त्यांनी स्वतः अन्नदान किती विरोध हो पण त्यांनी स्वतः अन्नदान पर्सनली
हो ना आणि बरेच डॉक्टर आपण गेले न त्याच्यामध्ये दुसऱ्यांची सेवा करता करता. एखाद डॉक्टर म्हण अस. मी काय डॉक्टर आहे म्हणजे काय माझ्यावर कंपल्शन आहे का मी घरात पण बसू शकतो पण नाही बस. ल क डॉक्टर लोक त्यांनी पण खूप सेवा भाव वृत्तीनं म्हणजे सेवा केली लोकांची
ज्यांच्या मनात सेवाभाव होता त्यांनी केला ज्यांना गमवायचं होतं त्यांनी कमवलं. आता शेवटी बिझनेस आहे हा.
काय उपयोग आहे कमवायचा तसल्या ह्याच्यामध्ये कोरोना काळात काय ताई कमवण्यासारखं होतं सांगा बरं
नाही काही ठिकाणी झालंय रियालिटी आहे म्हणजे आम त्यांच्या गावांकडे ज्यांचे घर नव्हते त्यांचे पक्के बंगले होऊन गेले
हम्म एकमेकांना आधार देनस तेव्हा खूप महत्वाच होतो
हो म्हणजे खरंच आहे रस्त्याने येणाऱ्यांना लोकांना आहे ना मी तर म्हणते आमच एक नातेवाईकच आहे तो तर रडत रडत टू व्हीलरवर थेट मुंबईत ते औरंगाबाद गेला तो बोला मेला तरी चालेल ती सर्वि्हस गेली तरी चालेल पण घरी गेला तो जीव वाचला पाहिजे कारण की त्याला नुकतीच मुलगी झाली होती आणि ती माहेरीच होती
हा हा हा माहेरची माहेर सासरचे सासर. तरी असंच होतं सगळं जिकडच्या तिकडं ठप्प होतं
नाही रस्त्याने पाणी सुद्धा नाही भेट
हम्म मग तेच म्हणलं ना मुंबई पुण्यावरून लांब तिकडं कराड साताऱ्यावरून येताना लोक वाटत किती गेले घरापर्यंत पण पोहोचले नाही पाण्या खाण्याच्या अभावानं
तर त्याने तसं केलं होतं तो अजूनही ते अंगावर काटा येतात त्याच्या रस्त्याने कोणी पाणी दिलं नाही मला म्ही जे घरून निघालो होतो तेच बाटल्या घेऊन तेच तिथपर्यंत पोहोचवल्या अस म्हणजे बिल्डिंग मध सुद्धा तू ड्यु ून येतोय म्हणून अस त्याच्याकडे एकदम अशा वेगळ्याच नजरेने बघ
नजरे बत असतात.
बाबा याला कोरोना घेऊन तर बिल्डिंगमध्येध्ये एंट्री नाही करतच
हो हो.
अशी स्थिती होती
हम्म ते ऑनलाईनच वगैरे ते सगळं तेव्हा. पासूनच निघालं ना मग शाळा बंद लेकर. नुकसान व्हायलं मग ते ऑनलाईन क्लासेस वगैरे तेव्हा सुरू झाले. घरात बसून घेऊ शकत होते.
त्या पिरियडमध्येध्ये ज्यांनी एक्झाम दिल्या ना त्यांचे खूप म्हणजे जॉबचे हे प्रॉब्लेम आहेत
हो नंतर प्रॉब्लेम झाले त्यांना बऱ्याच जणांना. काढून टाकलं ना हो पण असं बेसिक नव्हतच ना शिक. ता येत त्याच्यामध्ये ते नंतर नंतर. नंतर नंतर त्याचा शोध लागला की ऑनलाईन क्लासेस वगैरे घ्यावे म्हणून. कोण करताय कोण नाही कुठं बघत होते कोण. क्लासेस घ्यायचं त्यांचं काम करायचंय.
हो माझ्या फ्रेंडचा मुलगा तर सिव्हल इंजिनिअरिंगला होता. तो म्हणायचा जर साईट वर जाऊन आमचे प्रॅक्टिकलच नाही तर आम्हाला डग्री मिळून फायदा.
हा बरोबर आहे ना हा. त्याच्यातून पण जे सतत. शिकले ते आहेत चिटक जॉबलाे अस दर मर शले ते निघाले बाजूला कुठल्या पण क्षेत्रातलं त. झालं ना.
हो पण घरून जॉब जास्त वेळ गेला माहिती का उलट ते ऑफिसमध्ये लिमिटेड त्यांचा टाईम जो होता त्याच्या ऐवजी घ घरून सकाळी ते सात ला लॉग आउट करायच्या तर त्यांच्या अकरा बारा वाजेपर्यंत मीटिंग चालायच्या, इतक घरून
भाऊच होता. हा माझ स्वतःच त्याचा भाऊच होता, त्याला पण तेवढं वर्कलोड पडायचं. हम्म, हम्.
त्याच्यामुळे त्यांना उलट दुप्पट काम केलंय त्यांनी त्या वेळात.
हम, बरं. बरोबर आहे बरोबर
आणि अजून त्यांना विजिट द्यावं लागलं तर ते अजून हाल त्यांची बेकार घरी आल्यावर सर्व क्लीन करा बाहेरच कपडे उतरवा म्हणजे वयस्कर लोकांना मुलांना बाजूला ठेवा.
हा ताई आपला टाइम झालाय बोलू दुसऱ्या कॉलवररती हो हो चालेल, चालेल -चालेल हो हो ठीक आहे. तुमच्या वेळेनुसार ताई हो